झिरो, झिरो.
वाट बघायची नाही बोलायचं आपलं साधं बोलायचं का काय करु राहिल्या बचत गाटाचे कोणती काम आहे काही नाही बोलत राहायचं आपलं काही तीन मिनिटा लोक आता हे त फक्त बारा सेकंड झाले तुम्हाला तीन मिनिटपर्यंत कॉल चालु ठेवायचं. हा का.
फक्त फोन मध्ये प्रॉब्लेम. आता मी माझ जोडला म्हणून फाईजी आहे मग फाईजी पण हे माला आता फाईजीच घ्यावा लागेल. फोन आता फोन फाईजी घेताका तुमचं जर असल तुमचं नेटवर्क तुमच कोणत आहे? विशालच जोडून पहा, विशालच लगेच जुडत वायफाय वर? हा तेथ ना फुलेच्या जाव लागल मग तुम्ही जायचे ना माणसं माणसन बोलाच ऐक ना मग क काकीला तीद भय्यालाज्यांचे कार्या अँपे त्यांच त्यांच कार्य अँप चालू पाहिजे नेट चालू पाहिजे आधी साधा कॉल करा मी कॉल करतीये हा तू ऑनलाई याच्यावर ये कार्या अँप वर कार्यावर आली का आपण इकड तिचा नंबर दाबायचा नंबर दाब
आप कॉल करायचा ती बरोबर उचलते फक्त दोन मिनिट वाटपायची कारण ते लोड घेतो फोन उसल्यालाच जाल आता मी माझं वायफाय जोडल्या बरोबर आलंय
फक्त एवढं त्याला स्पीकर नाही फोन कानालाच ठेवा लागत काय चालू ये असं आहे का बर बर
साळुंके साळुंके साळुंके साळुंके थांबण ना ते बाबा फोन लावतेे ना जास्त नही तीन मिनटांर्यंत चालू ठेवायचा आत्ताशी दोन झाले अजून एक मिनटपर्यंत आज आस काही नाही तुम्ही गेले बी ना तरी कॉल चालू रहील अन नंतर मग पण मग वायफाय वर आहे मग आता वायफाय वर हा एक मिट थांबूनच घेत त्यांचं घर माहितीये ना तुम्हाला तीत जा मग हा हा ते आम्ही ते दळून घेत असतो खाली शरटर बिटर चांगू टाकलं का कुढ हा पाहिलं ना म्या पाहिलं ना म्या कारण आता एस बी आय
आणि तिथं काय करायचं धंदा हा
शेड टाकलं पाहिले म ल ना शेडकून लावलं शेडकून लावलं फोन केले होते अधिकडे तुल होतो पण इन काढाला लावलं मी मारा ला अलीकण बारा
अन काय व्यवसाय करतात ते भाडं घेऊन घ्यायच भाडं घेऊन घ्यायच नहीं नहीं भाडं घेऊन घ्यायच ते काय सरकारी ये का
रामराम
हा दौरा आलती ना बघायला हा बघा तीन मिनिटं झाली ना आता कॉल कट करा थांबा मीच करते
त्यांच्यात गेल का काही